हा बोला
हा लागू की मला वाटलं लागणार नाही हा तेच की नाही मला पण म्हणजे म्हणलं ते बरेच मॅडम की म्हणजे ज समोरच्या जिती झाल्यानंतर तर कदाचित लागत नाही म्हणून मग मी पण कधी प्रयत्न नाही केला अम लागला हा काय बोलत होतो आपण ह्याच ना शेवयाचं हा शेवयाच बत हो बरोबरचट क्या म्हणजे मला पण एक चांगला प्रकार मिळाला खरं
ह ह ह
काय ना म्हणजे प्रश्न पडतो खूप काय बनवायच काही नाही हम् आणि खीर तर म्हणजे बऱ्यापैकी खीर नाही काय हलं नैवेद्याला वगैरे पण म्हणलं ग ड काय करायचं तर बनवते खीर मी
हा हा रव्याची पण बनवतात ते कोण कोण रव्याची बनवते तांदळाची पण बनवतात हो
ह नाही मी ते म्हणजे मी जे मागवले होते म्हणजे मी पण गावाकडनं मागवत ति शेवया पण हा तर ते मला वाटतय गहू आणि रवा असं मिक्स असतात की म्हणजे दोन्ही ह्याचे जास्त ज तुकडे पडू नये त्याचे म्हणून काहीतरी टाकतात वाटतं ते मावशी सांगत हो त्या
हा हा मी रव्याचेच आणलेत फक्त
हा
हा गव्हाचे पिठाचे वग थोडेसे चिकट होतात मत हा हो या रव्याचे एकदम असे आहे वेगळ्या वेगळ्या होतात व तिकट नाही होत म्हणजे असं हा
मग तुम्ही ह्याच्यावरती म्हणजे म मशीनवर म्हणजे बनवलेले
हो मशीन वरच बनवून आहे आमचे त बनवते ना एक बाई म तिच्याकडून ल आणते प्रत्येक वर्षी करून मग
हा हा मग मला वाटतंय म मला त्यांनी म्हणजे हातावर ब वलेल दील्यात कदाचित कारण ते हो बनवत्यात अजून म्हणजे काही आशे आहेत ना े बनवत अजून पण हातावरती म्हणजे ते एक काकू आहेत त्या म्हणजे सगळेच पदार्थ बनवतात आपलं अ हे कुरड्या
हा पापड वगैरे स
ड हा मग बऱ्यापैकी मी तिकड कड पण मग आता कस झालं आता मागवायच्या पण नेमकी थोडस उशीर झाला मला मागवायला आता पाऊस सुरू झाला ते मावशीच म्हणायला लाग की आता काळपट यायला लागले ज म्हणे कारण पावसामुळे वाळ
हा हा ह बाळाले होते लालपट वाटत काही तर होत अस.
हा आला म्हणजे ते करतानाच त्या काळपट म्हणजे होतात हा. आणि मग ते तेलात टाकले कि ते लाल होत हा म ते लाल नक लाल नको वाटतात ना अशा म्हणजे नाही का आणि ते असं आपण म्हणजे बाहेरचं कोणी आलं वगैरे तर तळतो मग ते असं दाटत पण चांगलं नाही वाटत लालचरा हम् त्यास काही काही जणांना आवडतात लाल जे लाल असत तळलेले
हा हा ह ह
पण मग ते ताटत ते चांगले नाही दिसून.
हम्म हम्म
हम्म नंतर ह्याचे बटाटा शबुदाना बटाट्याचे पापड एक जास्त म्हणजे चालतात आमच्या कड पण
हो पापड पण करतात त्याचे पर ते हे पण करतात चकल्या पण करतात त्या
चकल्या हा पापड चकल्या हम्म चकल्या तस घर म्हणजे घरी बनवायला जास्त काही कष्ट लागत नाही बर का पण त्याला वावाय म्हणजे प्रश्न अस स् आता इथं बिल्डिंग मध्ये कुठं वाळवणार हा प्रश्न असतो वाळवून
होय
हा नाहीतर तस बघायला गेलं तर जास्त काही कष्ट नाही च वनव न म्हणा किंवा अ आपलं हे वेफर्स जरी म्हणलं तरी
बनवू शकतो आपण एकटा असल तरी पण ते
हा म्हणजे एका वेळेला म्हणलं तरी आपण दोन दोन अडीच किलोच तरी म्हणजे वेळेला व्यवस्थित बनू शकतो
ते वाळवायचा प्रॉब्लेम होत.
प्रश्न अस
हो ना ह
आणि त्याला कसं होतं कडक म्हणजे एकदम कडक होऊन लागत कडक पाहिजे ते सावलीमध्ये देवावेला गेले कि ते काळपटच होणार
होय खराब होतात मग त ते पावसाळ्यामध्ये वगैरे बुरशी आले स होते
हो आणि आमच्या तुलट म्हणजे अस अ म्हणजे वातावरण अस दमट असत ना तर बऱ्यापैकी असं डाळी वगैरे तर फ्रीजमध्येच ठेवतो आम्ही कारण वरती टिकतच नाही
हा
हा त्याला जाळी लागते ते नाहीतर मग गेल्या वर्षी पण उडदाचे पापडलाच हे लाग म्हणजे नाही का बुर आल्यासार झाल मग ते कदाचित ओला व धरल्यामुळे किंवा काय अस
हम्म होतं होतं त्याला व्यवस्थित पॅक करून ठेवा लागत आणि त्याला हवा वगैरे लागली ना तस बुरशी आल्यासारखं हो माझे पण पापड मागव तसेच झाले होते ते तांदळाचे होते पापड हा मी अस बॉक्समध्ये ठेवलले ना
हा
ते डब्यात वगैरे ठेवलेच नाहीत मी नंतर थोड्या दिवसांनी बघितल त्याला खराब झाले बाप पूर्ण बुडसं आल्यासारखं झालं हो डब्यामध्ये वगैरे ठेवले ना पॅक करून भवाण्या लागल्या ना त्याला मग राहतात व्यवस्थित वाळलेल्या असतील चांगले म्हणजे
हा कडक वाळलेल्या असले ना मग त्याला काही होत नाही ते थोडे जरी ओले राहिलेले असले ना की मग ते डाब्यात ठेवले की त्याला म्हणजे लागतीच लागते बुरशी
हो
हम्म माझं तसच झालं गेल्या वेळी उडदाचे पापड जवळपास किलो दि लो खराब झाले त्याला काय पर्याय
ह मी पण ढाकूनच दिले केवढे पापड आणलेले गावाहूनच आणलेले ब असे फेकून दिले सगळे
तेच ना आणि असं म्हणजे नाही का नाही म्हणलं तर त्याला पण भरपूर पैसे लागतात पण पर्याय नाही जेव्हा ते खराब झाले हो..
हो मग काय करणार
हो ना टाकूनच द्यावे लागतात त्याला पर्यायच नाही म्हणून मग घ्यावे म्हटलं जास्त काही आणायलाच नको थोडं थोडं जसं लागल तसं मागवत येत
हो
नाही तर मी दोन तीन वर्षापूर्वी अ वेफर्स घरी बनवले होते अ चकल्या बनवल्या होत्या ते आपले ह्याचे शाबुदाण्याचे पापड नाही वाफ वाफे वरती बनवतात हां हा तेे याचे वाफेवर इडलीच्या पात्रामध्ये म्हणजे ठेवून बनवले तु मी असं
होत त्याच्या आम्ही पण आधी करायचो
ते वेळ असलं की असं काही काय हम्म वेळ असल की अस काही काही नाही का सुस्त
हो आम्ही करायचो पहिले कूरड्या करायचं परत पापड करायचो वेपर्स करायचो दुसरे राहियला होत ना आम्ही जुन्या घरी तिकडे आमच्या टेरेस पाचव्या माळ्यावरती जाऊन आम्ही घेऊन जा सगळं तिकडे करायच ते पण असयचं हा इथे आता ना टेरेस बंद असत त्यामुळे ते काहीच करू शकत नाही
आणि म आजूबाजूचे म्हणजे मदतीला पण येत असतील ना आजूबाजू
हो तिकडे पहिल्या घरी राहत तिथ यायचं चार आजूबाजूचे म कडे नाही फन
हा हा आणि कस आपलं केलं त्यांच केलं अस म्हमजे एकमे ह्यांच्या याच्यानी मदतीने होऊन जायचं तेव्हा हो तेचकी म्हणजे त्याची सुरुवातच मला वाटतंय सांडग्यापासनं काहीतरी सुरुवात व्हायची ना त्याची
तसं काही नाही आम्ही नाही सांडगे करायचो काय पण करायचो आम्ही पुरवड्या किंवा वेफर्स
हम हम हमम
किंवा पापड तांदळाचे किंवा साबुदाण्याचे वाफे वरचे किंवा शिजवून घेतलेले
हम् हम्म हम्म
साबुदाान्याचे पापड नाही शिजवून पण करतात ना ते पापड्या फालपापड्या म्हणतात
सालपापड्या का पळीपापडी हा आमच्याकडे पळीपापडी म्हणतात त्याला हा म्हणजे ते हेच ना पण म्हणजे पाण्यामध्येच
हा उकळायचं सावदाना शिजवून, हा मग ते घालायचं
त्याच्यामध्ये त्यात काय घालतात अजून तुम्ही?
मीठ घालतात कोणकोण, कोणकोण जिरे पण टाकतात, कोणाला चालतं कोणाला नाही. फक्त मीठच घालतात त्याच्यामध्ये नुसत, नाहीे हम्म. कोण कोण तखट, ते तिकटासाठी लाल मि किंवा हिरवी मिरची पण घालतात, हिरवी मिरची टाकतात त्याच्यामध्ये वाटून
हा, आमच्याकडे ते कुटलेली लाल मिरची आणि असं बटाट्या त्या अस किस करून लांब लांब असं किस करून त्यात म्हणजे नाही का पाण्यात त्या टाकायची, हा बटाट्याचा किस करून लांब लांब अस त्या पाण्यात
हा तस पण आम्ही करत होतो.
म्हणजे नाही का, त्यात अस दिसतो छान फुलतो. आणि ते सगळ्यात सोपा करायला पण, पटपट व्हायच ना टाकायला पण काही कष्ट लागत नव्हते पळीने म्हणजे हा म्हणजे, दोन तीन किलो जे सहजच पळीने टाकायलं तर एकदम सोपे होते.
हो.
ह, हम्म! तर ते आम्ही म्हणजे एक करायच तर, आई बनून द्यायची मामी सगळे बहीण भाऊ बसायचं पळीने टाक पापड. कसं गच्ची होती, गच्ची वरती असं मोकळां प्लास्टिकचा कागद टाकला की सगळं एकदम नाही का त्याच्यावर हम्म! मग ते म्हणजे सगळं वाढवून तसच व्हायचं, गच्चीवरती सगळं मोठी जागा असल्यामुळ
होत होय, गावाला होत सगळ करायला.
हा, म ते शहरामध्येच प्रॉब्लेम होतो् टाकायच म्हणजे मोठा प्रॉब्म हाय की कुठ टाक
हो ना,
आणि आजकाल कसं होतं, सोसायटीमध्ये म्हणजे परमिशन घ्यावी लागती काही करायचं म्हणजे पहि ते उंबऱ्याच्या बाहेर काय करायचं म्हणजे, पहिली परमिशन घ्यावी लाग सोसायटीची
आमच्याकडे पण असच मग मी एक दिवस चावी मागून घेत आपली सेवा आणलेली म करून, ते घालणार कुठे? तर तो वॉचमॅन माझ्या बरोबर वरती आला त्याने लॉक काढून दिलं मी टाकल्या करत त्याने लॉक लावलं मग खाली आलो, आणि परत ते काढायचे वेळे परत ते तो घेऊ आला बरोबर. त्यानी लॉक काढून दिलं, माझ मी घेऊन आले, मग त लॉक करून आला खाली. आमची पण जबाबदारी असते ना हो, तेच ना हो, ना मग मण दुसरं नाही काय केलं फक्त शेवयाचा केल्या मी. हम्म! हे तर हो गावावरून दिली बहिणीने मग परवड्या वगैरे करते ना. हा.
चालतय मॅडम म हम्, छान वाटलं बोलून तुमच्याशी
हो हो, चालेल, चालेल.
चालेल, ओके बाय.